ह.
हॅलो
आजी नागी
हा कुठला असणार आहे म्हणत कपडे
जायच इकडं आमच्या गावा शेजरला गाव आहे तिथं जायचं.
ह.
चांगली मिळतात नाही जरा स्वस्त
कुठल्या दुकानावर हो कुठल्या दुकानावरत
म ते रवींद्र.
बस काय काय येणार एवढं.
काय कॉलेजची कपडे की-
का?
कॉलीला पॅ्ट त्यान पाहि येत नाही.
मी पण घेणार आहे.
हम्म.
आ पण एक दोन पॅनटा घ्याय लागणारथ.
घेऊन याग म्हणवता मग
हह हो ना. बस दुपारी
तुम्हाला तुम्हाला दिव्य अस आला तर बघईल
नाही आपण काढतात तर बारा साडेबारा जाऊ क
बार साडे बाराला लवकरला तर बरं होईल जरा म्हणजे परत झाले. सांगितला ना पंधरा दिवस
नाही पण एवढ लोकवाय न का? लई लवकररी यायच व्हायचमा न काम काम पण असेल जर बघण्या पाहिजे.
आता तुम्ही इकडं उभेर जाणार आचेला
गन जावा. हा आता तर हाय बियाँंकेत कराल कॉली. आता ह बींकडेच कॉलल कॉलिंग बघायचंय.
हम हम हम.
आणि कुठं जाहाज होते का काय बगाय पाहिजे ना.
लांब लांब असते ना ते तुमचं म्हणून म्हटलं.
त्या कायच नाही बरट तुम. कायलं. हो बसून कोण प कतायचा जरा काासून अकाउंट आलेला पाहिजे. हम्.
जबाबच्या दुसरीकडेकडे काय बघित. लंय
नाही अजून तर काही नाही. डग्रीसाठी म्हणजे बघायचंय. आता तरी करण ब कायच दुसरकडे कुचं डिग्री जायची का. फायदाच नाही ना. पण आपलं हे पेमेंटच वाढत नाही.
डग्री सिवाय. सगत नाही नाही तुमच्यावर. स्किल्स पाहिजेत.
हम्म. स्किल्स कायत हे करायलाोत गेलं म्हणजे कस. त्याप्रमाणे शिकायच आपल्या स्किल्स काय विषय नसतोय.
ला प्रेशर ला शिकवतेत ना ट्रेन मून लागावी लागते.
हम्म हव्हा पला. जॉब कराय झालं तरी पण आपल्याला दुसरं काय जरी बघायला लागते.
एक्सपिरिन्स पणाला नस ना नाही आता गेल्या.
नाही बऱ्यापैकी बि एक्परयन्सेस आहे. तये
हां.
जे आहेत ना प्या जे आहेत ना माझ्यासोबत बऱ्यापैकी जुन आहे ती.
हम्म.
आणि मा जे नवीन आले आहेत ते आता एक द दीड दिस म्हजे दोनच झालेले आहेत सगळे.
तुमच्या बरोबर आहे.
हम्म.
मग तेच की एक्सपिरियन्स पाहिजे महत्वाचा.
आता कसं.
महत्वाचं एक्सपिरियन्स म्हणजे त्यांना आ. पेमेंट पण जरा वाढले तरच आहे ना पंचवीस सव्वीस हजार असे तीस हजार.
ते तुमचं डिग्री म्ह.
होय पण आमच्या आमच्या फिड म जरा बर आहे कारण. आमची प्रणजय ना आहे. प्रत्येक वर्षी कमीत कमी हजार पन्नास रुपये कर असना पेमेंट वाढते रेटिंग वर. ह.
ह असते
हा जरा तुम्ही त्याच पोझिशन वध्ये जरी राहिला तरी तुमचं पेमेंट थोडं कसा वाढणारच आहे.
त त्याच्याक फार्मा इंडस्ट्री म त्यां एक्सपिरियन्स लात.
अरा म इंटजक्सपिरयनस लातो शभर टक्के.
मलाडवून देते तुमची स्वतःची पण त मला नवं असलं तर मग त रम अ्लाय करू शकता तुम्ही?
पण आहेच की दुसऱ्याकड अप्लाय करा येतच आपल्याला
हम्म
त्याच पण एक नाही पहिला सा महिने पोका एक्सपरियन्स नाहीणतत
ह
फार्मा कंपनी फार्मा इंडस्ट्रीमध्येध्ये हे महत्वां आहे पल्याला फेशर फ्रेशर कमी आणि एक्पिरें्स घेते.
होय एक्सप्रेस वाेस घेतात ना जास्त.
हा प्रेशर जास्त करून हे कराय बघत नाही प्रेशर म्हणजे आता आ रेशो वस बितले तरी पण एक वीस पंचवीस टक्के्ट रेशर घेते बाकीचे सत्तर पंच्याहत्तर टक्के आपले एक्सपिरियन्स घेतात.
टरिस्टी एंटर करायच लवड
हा एंट्री एकदा झाल्यावर काही नाही विषय नाही पेमेंट वाढत राहते त्याचा काय विषय नसते
आताच काय ए म झालेय थिएटर करायचं कुठे तर
पेमेंट चांगलं पडतें फक्त तिथं जायच अवघडा आहे ना तिथं ववर जायचं अवघडा आहे.
हम्म श होू कायत्र की काढून देन काहीत करायचं काय तर प्लेसमेंट साठी
कारण कारण आता मगाशीत गठ पडला होता मला
हा
त्यांन आता बी फार्मसी केलाय त्याला आता मेडिकल सर्टिफिकेट मिळाले परत मेडिकल काढू शक्य नव्न ना आता
वय.
आता एक्सपिरिय एक्सपिरियन्सठी त बिँ क काम कय आता मेडिकलमध्येध्ये.
हा.
आता म्हटला एक चार चार पाच महिने करणार म्हटला तिथन आपलं शेट बुघडायं म्हण ते
मेडिकल जिकडे तिकडे मेडिकल झाले तेवढं काय एवढं हे नाही ते मेडिकलला आणि फार्मसीवाल्याच नाही कसं आता कसं झालं फार्मसी मध्ये कस आधी आधी स्कप होता एम फार्मातने केल्यावर आता लय त्याच्यात हे आले. प आले ना त्यांच्याक जास्त आम्हाला जही देतात पहिला प्राधान्य द्यायचे तिथे एमएसी केेला का नाही तुम्ही
एम एससी केल्यावर आता ते कंपनी वाईज म्हटलं तर म्हणजे केमिस्ट कायमजय पेर त्या
आणि टेस्ट वच कस आहे माहिती आहे काय फार्मा कंपनी बी फार्मा डी फार्मा फक्त यात तेवढ घेत तु्हाला फार्मा कंपनी केमिस्ट्रीवालेजने कठं पण घेत नाही केमिकल इंडस्ट्री असू दे कुठं काय हे ज असतील फार्मा कंपनी असू दे
मिल्क प्रोशन लाग ययेतं तिथं पदार्थ बिदार्थ बनवाय ला टेस्ट ला क्युसी ला
ते सगळे बाग येतच्यात ना हेम फार्मसी हेम फार्मसी करा ना तुम्ही अ येतार ए बससी करा. अरे दोन्ही मध्ये एम फार्मसी करा ना एम एस सी करा दोन्ही मध्ये आहेत ना ु ेक आहेत. त्याचा म्हणून काय त्याचा काही विषय होत नाही.
होय.
त्याचा काही विषय नाही आता असल्यामुळे तुम्ही करेल तर त्या जाय ना
आं
अपॉर्च्युनिटी ख जास्त असल्या म
त तरा प्रेशर मग एवढं दाड तुमडग्रीवर गेलं तर तेवढं
होय ा तरी गे ज तेवढ पेशीर तुम्ही जरी पेशात गेला
तेवढंचेच परत पॅकेज पते ना जास्त तुम्हाला
पण इनक्रीमेंटला जरा प्रॉ प्रॉब्लेम आहे इनक्रीमेंटला जरा इन्क्रिमेंट कमी करत ना पंधरा टक्के ते द दहा टक्के पंधरा टक्के इन्क्रीिमेंट करतात
तुम्हाला एकदा एक्सपिरियन्स आला क नाही वर्षात दोन वर्षाचा तर तुमची डायट लाखांना पॅकेज वाढते ना जास्त
ते पण हाचोया
मग डिग्री वर गेला की तुम्ही मग डिग्री व म्हणत तुमची डिग्रीज हेी नाही कम्प्लीट आहे हे आहे तू मास्टर केला ना तुम्हाला तेवढंच मग तीस पस्तीस हजार पुण्या मोबाईल कसं खर्चल आहे ना त्यामुळे पोरं कोण टिकून काढावत नाही आणि वा तरण आपल्याकडच्या पोरसणी गावाकडच सुटवत नाही तिथलं
हा ते प्रॉ प्रॉब्लेम होते ना आता राहायच काय प्रॉब्लेम होती बाकी काही विषय नाही
आमच्यातली पोरं गेल्या जेव्हा आहे तिथं ह्याला
हम्म
फारमा कंनीत एक सिरम मध्ये दोघं आहेत आणिक कुठलेच आहेत त्याच्यात एक दोघ तघ आहेत त्यािथला एक आजारीच पडलेला मध
कसं काय
हम्
हम्
वातावरण सुटवत नाही पाणी हवामान हजेरी पडल्या परर्य टिकून काढताला पर्याय नव्हता ना दुसरा घरची परिस्थिती ज ह आहे तिची आता नाही दोघं लागल्यात आमच्यातली डिग्री पर्यंत होती ती
डग्रीे करून पण पॅके कमी भटते पॅके एवढे भेटत नाही डगेडून
हा एवढं भेटत नाही तेवढंच एक तीस पस्तीस हजार चाळीस हजारलाेतले पन्नास साठ हजार पण जाते ते पण दहा पंधरा
हा त्याच्या वर जातच नाही ना ते कंटिन्यू तेथोड असते
हम मग तुम्हाला एक्सपिरियन्स आलेला असतो बाहेरच्या कंपनीत पण म्हणतात तुमच शिक्षण हे करत ना एज्युकेशन वगर
हा तुमची डिग्री पाहिजे पुढची पाहिजे ना मास्टर्स पाहिजे
हो मास्टर पाहिजे तुम्हाला हे पाहिजे एक्सपिरियन्स पाहिजे एक्सपिरियन्स पण महत्वाचालेय सगळ्यात आता सगळीकडेच आणि एम एस सी ला कसं तुम्ही कॉलेजमध्येध्ये लेक्चर म्हणून जाऊ शकताय पार्ट टाइम
होय सगळं करता येते एम एच केलं
लेक्चरर होऊ शकता तुम्ही आणि काय दुसरं तुम्हाला लायसन भेटू शकते तुम्हाला या फर्टिलायझरच ते
भेटलं तरच
हो डिग्री वर मिीळतेय ते ते काढायचंय जरा ते मी पण काढणार आहे आता
काय किती भेडते त्याला
लायसन मिळते ना तुम्हा तथ जरा तिथं करा लाग फ बॉनड बंड कराय लागते
म्हणजे व्हेरीफिकेशन कराय लागते का
ह म